हॅलो हॅलो सुनीता हॅलो
का माझा
हॅलो
हॅलो आवाज आला का ताई
येतय का गावाज
हो येतो आहे तुम्हाला येतोय कावाज
तय काय काय करून राहिली
काय नाही बसलेली आहे जेवण केला आणि बाहेर कुढची काढून बसली होती
हा ग मस्त थंड थंडी हावा येते ना मी पण बाहेर मस्त बैलगाडावर बसली
हा
मस्त वाटते थंडी थंडी हवा पण येते ना ग
हा मी पण बाहेरच बस लेली आहे
असत का जेवण म वगै झालं का
हो झालं तुमचं झालं का काय बणावला
हावरण भात पोळी बनवली होती
असं का
हा
मी पण तुरची तूरची डाळ आणि मकाईची बाखर होती
हा
त्या त्याच्या बरोबर आईने केलेली छात आणलेली होती ना ती घेतली सखर टाकून मस्त काला विला केला आणि मस्त खाल्ल
असं का ह काला म्हणून मस्त चांगलं लागत ना ग
हा मग आता खाऊन बाहेर बसलेली होती मोबाईल हो
हा कधी आली आस का
हा
अस चांगली आहे मग तुझी आई
हो चांगली आहे ना झोपले ते पण
हम्
काय करते दुसरं काय चालू आहे
काही नाही आता आज मी पण किशोरी मिीटिंग घेतली होती
असं का?
हा. मॅडम, मॅडमांनी मेसेज टाकला कि गरोदर नाही तर स्तनदा नाहीत किशोरी- कोणती पण एक मिटिंग घे म्हणे, तर किशोरी मिटिंग घेतली अस-
असं का? मला पण घ्यावं लागेल ना उद्या, परवा. परवा तर रविवार आहे, पण उ उदया घ्यावं लागेल नाही, तर- सोमवार, मंगळवारी माझ्या कडे विजिट राहणार, अस सांगत होती, रंजना मॅडमांनी कॉल केला होता, तिच्याशी पण ग पाक केले मी कॉलवर- तिच्याशी बोलली होती, मी पण आता-
असं का?
हम्म.
हा ती व्हिजिट चालूच आहे का? इकडच आहे का ग? मलगावलाच आहे का? ते सर.
हो, काल बुलानाला राहणार सांगत होती, मॅडम.
स बुलाण्या ना
हा उद्या बहुतेक तिथं राहणार आणि मलगावच्या काही बाया होत्या ना, त्या म्हणजे, हे मॅडमनी किचन गार्डन आणि काय काय दिलं होतं, पहिले दोन हजार बावीस का तेवीस मध्ये
हा.
तर त्या महिलांनी नाकार दिला म्हणे, आम्हाला दिलच नाही आणि आम्ही कुठून सांगू आम्हाला दिलेलं आहे, असं- तर खूपच गोंधळ झाला. तिथ तर ते विजिट ला आलेले आहे, ते काहीच नाही सांगतात म विचारतात फक्त दिलेला आहे का, नाही दिलेला आहे आणि त्यांच्या वहीमध्ये दिलेलं आहे का,? नाही दिलेलं आहे आणि त्यांच्या वहीमध्ये नोंद करून चालले जातात नाही सी आरपीना काही सांगत नाही महिलांना आणि ते रिपोर्ट ते पुढे ऑफिसला पाठवणार सांगत होते.
बापरे. नाही ग दिलं असेल, तर होच सांगायला पाहिजे ना, त्या बाई आपण तसं खोटं कशाल अस- सांगतात ते मग-
हा तर खूपच मेटर झाला म्हणे, मलगावला सांग-
बापरे, हा.
त्या- त्याच्यामुळेच ती मला म्हणजे बोलत होती ती सांगत होती की, सुनीता बघा भाई तुमचा रिपोर्टचा फोटो ठेवून द्यायचा आणि गॅलरीमध्ये जे दुसऱ्यांचे- फोटो आले ना ते- ते डिलीट करून द्यायचे, पण आपल्याकडे आपण को कोणत्या व्यक्तीला काय दिलेलं आहे- आपण कोणाकडे व्हीजीट दिलेली आहे ते फोटो आपल्याकडे पाहिजे कारण ते आपल्याकडे प्रूफ होऊन जातो ना-
हा ना बरोबर आहे, परत- तेवढ्या बायांमध्ये आपल्याला म्हणजे विसर पण पडतो ना अग- मला तर विसर पडून जातो बाई हा
आणि तेच ना म्हणजे विसर पण पडल का आपल्या म्हणजे मोबाईल म फोटो राहिले ना आपल्याला प्रूफ होन जात होताई बोलायला
हा
आप पण सांगू शकतो नाही भै आम्ही तुला दिल होत आणि तू ता कशाला नाही सांगते
प्रूफ पाहिजे ना ग आपल्याकडे बरोबर आहे फोटो वगैरे तरी पाहिजे
हो फोटो पाहिजे आपण जर त्या जर आपल्याला टाईमावर नाही सांगितलं
हे बघ ह फोटो पण पाहिजे आणि तिचं नाव आणि पण रिटर म नोंद म्हणजे तेव्हा आपल्याला पण बरोबर नेमकं दिलं जस
तेच ग त्यांच्या तस झालेलं आहे नोंद पण होती आधार नंबर होत त्यांच्या सह्या अंगठा पण होत्या रजिस्टरला तरी त्या व्यक्ती आईन टाइमावर नाही सांगून पडल्या
स बापे पण असं खोटं नाही बुलायला पाहिजे ना ग हे बा आपण दिल सर तर दिलच सांगायच नाही दिलं तरच नाही म्हणायचं ना
मग त्या सरांनी सांगितलं आता नाही विचारत आहे आम्ही पुढे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तुम्हाला काही दिलं होत हा तेव्हा का मने काही बाया सांगायच्या हा म्हणे तेव्हा दिलं होत आता नाही दिलं तर मग कसं आहे बघ गीतात तया पण नववीनो नि घयेतो नवीन घरोदरी येते असतील तंदामध्ये मग पहिल्या बाया सुट जाणार ना ज्या नवीन बाया येणार त्यांना पण देणार ना
हा ना आता बघ आपल्याला भेटलं ना आता नवीन नवीन स्ंदाला दिलंय आणि म्हणजे पुढं त्यांना ते सुटूनच गेलेय ना ते आता बघ त्या त्यांचे ब ो आठ नऊ वा महिना चालू येते बच्चू सुटलेच आहे ना त आपल्याकडे
हा तसच मग तसच राहणार ना दरवर्ष दरवर्षाला नवीन माता येणार आपल्याकडे. नवीन किशोरी येणार. मग ते चेंज तर होणारच आहे, पण आपण त्यांना डबलदा पण नाही देऊ शकत ना ग.
हो ना.
तसा प्रॉब्लेम झाला बाई, मलगाव ला.
बाई ग मागवला का. बुला नाला.
मलगाव ला झाला, त्या राहणार, बुलाण्याला विजेट, हा भारती ताई आणि पहिले रोशना ताई मिळून.
हा दोन जणी ना ग, बापरे.
आता किती अडचणी येत. येत आहे त्यांना.
मग त फारच मॅटर झाला असेल ना तिथं.
मी तिला बोलली सहजच का मॅडम विसरली का. तो आम्हाला कॉल पण नाही करत आता, असं बोलली ना मी तिला.
हा.
काय करू सुन ता रोज जाते मी विजिटला त्या सरांबरोबर फिरते पूर्ण गावा बर सगळ्या भाई पण आईन टायमावर नाही सांगून पडल्या तर सगळा मेटर झाला मला गावला सगळं डोकं फिरलेलं आहे माझ सांगत
बापरे हा मी पण फोनच नाही ना अवला रंजना मॅडमला विचार विचारावं लागेल मला पण.
हा मी तिला कॉल केला होता म्हणजे सात साडेसातच्या दरम्यान केलं होतं का?
हां
तिच्याशी गप्पा मारत म्हणजे पहिले साधा कॉल केेला होता. तिला विचारलं काय करते जेवण झाल का? हा मग ती हो म्हण मग दुसरं कोल केलं होतं. मग तिच्याशी गप्पात केल्या मंग ती सांगत होती सुनीता, खरंच तुम्ही फोटो ठेवायचेच गॅलरीमध्ये डिलीट करायचेच नाही तुमचे फोटो. कशाचे पण राहो. कधी कोणते फोटो तू मागायला लागले. आणि कधी ते सांगणार ते आपल्याला सुद्धा सांगता नाहीयेत त्यामुळे तुम्ही ना हुशारी मध्येच राहायच आणि तुमचे फोटो ठेवूनच रा ठेवायच. तुमच्या मोबाईल मध्ये गॅलरीत.
वढ्या वर्षामध्ये फोटो पण डिलीट वेगैरे मारले गेले असते तर काय आपल्याकडे फोटो पण म्हणजे डिलीट झाले ना मग कसं काय असं
हां ना तेच म्हणून बघ ग्रुपवरून जे आप ल्या गॅलरीमध्ये फोटो आले ना ते डिलीट करायचे, पण आपले फोटो राहिले ना ते नाही डिलीट करायचे डबल राहिले तर आपण करू शकतो. पण असं वेगवेगळे राहिले ना तर कामाचे असो किंवा काही साहित्य वाटपचे असो, पण ठेवूनच राहायचे गॅलरीमध्ये डिलीट नाही करायचं बाई कधी काय माग गायला लागून त्यांचा भरोसा थोडी आहे का गं? हां आणि तेवढं आपल्याला पण नाही ठाऊक की आपण असं वाटतं की झालं आपलं काम मग आपण लोड होतो आपल्या मोबाईलमध्ये म्हणून आपण डिलीट करून देतो. फोटो.
हम्म.
पण तो त्रास कधी आपल्याला ना हं हू होऊन जाणार ते. सुद्धा आपण सांगू नाय शकत. त्याच्यामुळे.
म्हणजे ते सर आता इथंच थांबले का अजून?
हां.
इथंच थांबल्या असतील ना ते सर मग? कुठे इकड शहादाला थांबतात.
हा शहादाला.
हां. कदाचित मग आमच्या आपल्या म्हणजे. आपल्या गावाकडे पण व्हिजिट होऊ शकते ना गं?
हा तेच ना सांगत होती धनवंती ताई सांगत होती. आज गेले होते. ते म्हणे ते सोनाली मॅडम गेली होती ना, धनवती ताईकडे. तर तीनं ती मॅडम सांगत होती अं. ! शहानाचं पण नाव दिलेलं आहे, शहानाला पण व्हिजिट होऊ शकते, असं सांगत होती सोनाली मॅडम.
असं हू!
पहिले सांस पलीला जाणार. ते नंतर शहानाला येणार, असं काय बोलत
मंग नंतर कोडपांढरी, वडगाव सगळीकडे होणार ना?
काय माहिती ग त्यांच म्हणजे नेमकं याय
मला विचाराव लागेल बाई, हू नाहीतर कस बाया ना तस तर आपण, आपल्याकडे लिस्ट आहे त्यांची नावे. लिहिलेलय. आणि फोटो पण आहेच तसं.
पण आपण नाव दिलेले आहे ते बरो बर आहे पण ताई कसं आहे बघ आता, आपण त्यांना दिलेलं आहे की नही दिलेलं आहे, आणि जे बोलणारे व्यक्ती राहिले ना त्यांच्या कडे घेऊन जायचं आपण पण. दुसऱ्यांकडे नही. ऊन जायचं बाई डोक काला ताण होऊन जाणार. त्याच्यामुळे बघ मी तर सांगितलं होतंस. सरांना की येणार सर, तर मी सगळ्यांकडे घेऊन नाही फिरणार. जे बोलणारे व्यक्ती आहे त्यांच्याकडेच घेऊन जाणार, असं मालेमा सरांना पण
हा ना ते बोलती म्हणजे, ज्या बाया बोलणाऱ्या असतील किंवा त्यांच्या इकडेच घेऊन जायचं ग काही, काही बायाना दिले असून पण बोलत नाही ना ग मग ते हूं
त्यांना पण आपल्या कामावर संदेह होतो ना गं ते स शय घेतात हे काम करतात. का नाही करत. खरंच यांनी मार्गदर्शन केलेलं आहे का. असं होऊन जात एवढं
बघ ती बाई जर बोललीच नाही, तर खोटं खोटंच सांगता असं वाटणार ना मग. सरांना पण.
हा आणि ते नेमकं
बोलायला पाहिजे.
हा आणि त्यांचं कस आहे, ते डायरेक्ट सी. आर. पीला पण नाही बोलवत, आणि त्या बाईला पण नाही बोलवत विचारून घेता आणि डायरेक्ट वही मध्ये नोंद करून घेता म्हणे.
हां.
हां. मग ते रिपोर्ट ना ते पुढे ऑफिसला पाठ ठवणार. किती मिटर होऊन जाणार बाई त्यांचा
हो का बाई?
परत जरा मॅडमांनी सांगून दिलं तर मला तर कसंतरी व वाटायचं एवढं करून त्या जुन्या सी आर पी समजा चार वर्ष झाले काम करायला. त्यांना सुद्धा त्या हे गावात ल महिला जर असं करत अ सतील तर आपली काय पललेली आहे? बाई. काही महिला म्हणजे काही महिल्या होत्या त्या म्हणजे खरं बोलले त्यांनी बाकीच्यांनी डायरेक्ट खोटं बोलून दिलं सांग
हम्म.
त्याच्यामुळे त्यांना तर सांगत होते, रंजना मॅडम, रोज जायचं मलगाव, मानमोड्याला फिरून-फिरून त्यांच्या सोबतच फिरत आहे, वेळ पण नाही भेटत ग, तुमच्याशी बोलायला सांगत होती.
हम्म.
जेवण झालं का तुझ?
हा झालं जेवण वगैरे.
हा आता काय करते?
आं.
आता काय करते?
काय नाही ग बसलीले मस्त हवा आहे ना, थंडी-थंडी हवा इथं गाड बैल गाडीवर बसली इथं बाहेरच.
बाहेरच बसली का? अच्छा मग चालेल मी नंतर कॉल करते तुला, हा ना गं झोपली ना ती हा हा बाय.